हॅलो हा येत तर आवाज येत हम्म जेवण झालं का
हो झालं ना जेव
हो
तुमचं झाला अ पाऊस खूप जोरात चालू होता काय होतं मग आज स्पेशल
स्पेशल काही ना आमच्याकड आमच्याकडे त्याची बाजू उसळ
अच्छा आमच्या इथ खिचडी भात होता
हाट त्याच्यामारी काय खिचडी बाात
दाढ दुखत होती ना म्हणून मग असंच खिचडी
ह हं हं हं चालतंय चालतंय बाकी आज काय दिवसभर
आज काय नाही बाहेर गेलो होतं थोडं पाऊस पण खूप होता त्याचा हा आज खूप लग्न पण होते बाहेर
लग्नाला गेल्यात काय
हो लग्ना गेलं तर तुमच्या तर नव्हता का कोणाचं लग्न
आमच्या इकडं कुणाचं लग्न नव्हतं इकडं
आमचेथ खूप लग्न होते
ना आमच्याकडे आता एक लग्नाची आहे पण आता तिला अजून वेळ आहे चार पाच वर्ष हम् कोणाचं लग्न होतं तुमच्याकडे
अं ते तंज प पोराचं
अच्छा पोराचं लग्न होत का मला वाटलं काकाचं लग्न होतं
लग्न झालं काकाच्या पोराचं लग्न होत
अच्छा हा हा हा ह
चांलत तर कुठे होतं नाशिकमध्येध्येच होतं का बा नाशिकच्या बाहेर
मुंबईला होत
अच्छा मुंबईला होतं वा मुंबईला म्हणजे अरेे मुंबईला पण पाऊस चालू आहे ना मग
हो ना आमचे तर खूप जोरात पाऊस चालूयं
हम्म
अला
ह मग लग्न लग्नात काय डान्स बिन्स केला मजा बजा केली का नाही का उगचं जेवण करून आले
ते दुसऱ्यांच घरचं लग्न असलं ना मा असवायला काही वाटत नाही
हा ते पण आहे मणा
दोघांना ना आठवतील ना बाहेरची पोरांना
काय येतं तिला घरचं काय आवडतं खायला रेसिपी काय कसं बनवलं होतं खिचडी भात रेसिपी सांग ना आम्हाला आम्ही पण बनवू मी पण बनवून घेतो इका ह
जसं ख भात लावत ना साधं त भात लागला होता त्याच्यामध्ये हळद आणि मी
हॅलो.
हॅलो आवाज येतो
हा येतोय येतोय.
हा साधा भात कसा करतात तस भात करायचा त्याच्या मदी हळद आणि ना जी पाहिजेल ती नाही मुगाची डाळ टाकायची.
हम्म आम्ही आम्ही आम्ही वेगळ्या पद् व्हिनेगर नाय आम्ही मस्त कांदा बिंदा टाकतो मसाला बिसाला टाकतो त्याच्यात सोयाबीन वगैरे टाकतो आणि डाळी टाकतो आणि मग बनवतो.
तुम्ही खिचडी भात बनवता आम्ही मुगाची खिचडी केली होती.
अच्छा मुगाची खिचडी हा बरोबर तुम्ही फक्त मुगाची खिच खिचडी केली होती का आम्ही खिचडी भात बनवतो खिचडी भात लोनचे पाप
अच्छा.
ह खिचडी भात लोणच पापड खायला भारी वाटत.
हो.
त्याच्याबरोबर नाही तर मग आम्ही हे करतो ताक असतय नाहीतर मग
हा कडी खीचडी.
हम्म कढी खिचडी भारी लागते खायला. कॉलेज चालू झालं का नाई.
कॉलेज नाही ना.
कधी चालू होणार ए
काय माहिती अजून.
बघायचं ना काय काय कोणाचा आवाज येतोय.
ते बाहेरचे पाहुणे होते ना म्हणून.
हा हा हा हा हम् चालतय कॉलेजच बघायच ना चालू झाल असेल तर तर मग परत माग कॉलेज बघायचना चालू झालं असेल तर नाय तर मग परत पोर्शन माग राहून जायचा चालू झालं असेल तर
नाही ना अजून काय मेरिटच्या लिस्टच लागलं नाही ना मग कस करू. चालू ए एवढं लवकर.
ते प्रोव्हिसनल ऍडमिशन असतात ना त्याच्यामुळे एखाद्यावेळेस चालू झालं असेल तर
अच्छा.
प्रोव्हिजनल ऍडमिशन पण असतात काॅलेजमध्ये कारण नंतर मग पोर्शन कव्हवर होत ना त्याच्यामुळे मग. चालू करतात कॉलेज मग लोक जाऊन बसतात तिथे ऍडमिशन होऊ न होऊ मग जिथे. भेटल तिथे जा जातात अस असत ते. झालं झालं असेल तर बघायचं नाही तर मग परत काय परत मग कॉलेजवाले थोडी डबल डबल शिकवणार. एकदा शिकवलं की तेच. आणि. तुमच्या इथे क्लास कुठला चांगला ए
त्या घराजवळ एक क्लास ए सत्यम तो.
हा का.
हो.
हम्म हम हम् ह हम्. बर
हम.
बर तुम्ही मुंबई वर. नाही ना काय नाही तुम्ही मुंबईलाऽऽ कुठं राहता चल न नो
वडा
अच्छा अच्छा अच्छा
पुन्हा पाऊस आल्यावर खूप पाणी येतं त्याच्यातून बाहेर लाटा
हा अ का
अं लोक फिरायला येता इकडं
हओ
बाकी काय म्हणता म
काय ना बाबा जेवण जायला आत्ता बसलो होतो म्हणलं चला फोन करू काय काय नाही
अच्छा
हम्
कसं गेलं मग आजचा दिवस.
कायच दिवस सकाळी उठायचं आवरायचं. कंपनीत जायचं. कंपनीत दिवसभर थांबायच संध्याकाळी सहा वाजता परत घरी. ह वाजता परत घरी यायचं जेवायला जायचं. ब थोडी तब्येत बरोबर नव्हती म आ थोडी थोडी तब्येत बरोबर नव्हती मग कंपतीत ना आलं ज गेलो दवाखान्यात गेलो. गोळ्या औषध घेतले ना आलो
कंपनी मुळ तुम्हाला सुट्टीत नसेल भेटत ना.
हम एक दिवस सुट्टी असे सोमवारची पण एक दिवसाच्या सुट्टीमध्ये काही जाण येणें होत नाही त्याच्यामुळे मग खला दोन तीन दिवस सुट्टी असल तरच मग जाण ना फिरण होत नाही तर नाही एक दिवस सुट्टी असलीच. एक दिवस सुट्टी असली की मी आराम करून घेतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत झोपत. यायच कुठे फिरायला जायचं नाही त्याच्यात दोन फायदे होत एक तर पैसे पण वाचतात आणि आरामचा आराम भेटतो. टेन्शन नाही नाहीता फिरायला गेलं कुठं पिक्चर ला गेलं त खर्च हे ते पिचर ला गेलं म ते पॉपकॉ डबा अडीशे रुपये ला त्याच्या पेक्षा. झोपलेल बर वाटतंय आरामात झोप झोप होते आराम पण भेटतो आणि वरून पैसेही वाचत ताण नाही डोक्याला
हा
हम्म तुम्ही गेल तुम्ही जात नाही का ति कुठं फिरायला.
आम्ही कोकणणात गेलो होतो सुट्ट्यांना
अच्छा कोकणात गेले तर का ह कोकात मजा येते सुटड त्यांना मासे बिसेे खाल्ले असतील मग तिकडं
नॉनव्हेज
नॉनव्हेज आता कोकणात गेल्यावर मासे खायचे. त्यांच भेटतच पण मासे भारी भेटतात तोप ना हम्म पापलेट भारी भेटते कोकोनट हम् आमच्या इथून का आम्हाला ते जवळ आम आम्हाला कोकणात जायचं म्हणलं तर काय आम्ही कोकणातला इथून जवळ पाच मिनिटं पण नाही असा विषय समुद्रकिनार्या दयचा लासत ते लांबे तीस चाळीस पन्नास किलोमीटर जायला लागतं आम्हाला बाकी का मासे बिसे तर आमच्या इथेही भेटतात. सकाळ सकाळी ताजे ताजे पण आम्हाला ते खातात येत नाही. म्हणून मी खात नाही मासे.
आमच्या इथे मासे खूप खातात.
मासे मासेचा काटा कसा काढायचा हा हे माहीत नाही म्हणून ख खाल्लं
नाहीआमचे तर खूप आवडते मासे नॉन व्हेज.
नॉनव्हेज आमच्याकडे असत नॉनव्हेज चा विषय नाही, पण मासे कमी असतात मासे. क्वचित एका दिवस बाहेर न आणले किंवा बाहेर गेल तर नाहीतर नाही. नॉनव्हेज आणायचं अस आपलं बोकड हा क्लायमेट चांगलं असतं.
अजून तिथलं पाणी. वगैरे रोड पण सगळे भारी आहे.
थोडा हस चाला ना इकडे ते धबधबे वगैरे चालू होतात ना अजून होत. आता पावसाळ्यात चालू होतील पहिल्या एवढ्या पावसात नाही होणार, अजून जर थोडा पाऊस झाला ना. मग चालू होती.
हा.
हम्म मग लगेच सर मुंबई मुंबईच्या सुट्ट्या काढून इकडेच येतात. नाही आम्हाला सुट्ट्याच नव्हत्या त्या आम्ही कुठेच गेलो नाही ह्या व सुट्ट्यांची बोंबाबोंब त्यांच्यामुळे हं कुठ गेलोच नाही. सकाळी उठून काम एक्के काम आणि घर एक्के घर याच्या व्यतिरिक्त कुठ गेलोच नाही. नाही अजून नाही. बघू आता काय कायता दिवाळीतच. हा. आता दिवाळीत सुट्ट्या भेटतील दिवाळीत दिवाळीत, गणपतीत सुट्ट्या असतील दोन, तीन दिवस. त्याच्यानंतर दिवाळीत. पण गणपतीतल्या सुट्ट्यांमुळे काय गणपती घरीच जयाला लागतं घरचे गणपती असतं त्याच्यामु मग बाहेर कुठे जात नाही राहिल मग दिवाळीच्या सुट्ट्या दिवाळी हम्म. तोच विषय त्याच्यामुळ चा हा. करतो मी पण आता आराम नंतर करतो. पावणे आठ वासता चालेल.